ह हा का?
का काय नाही आरले बघ घरातलं स्वयंपाक तुम्ही तुमचं काय झालंय.
आमचं पण माझा पण स्वयंपाक चाललाय बघा.
अ वेळ झाला सोयपाकला आज
जरा ते इिकडे गेलतो नरसोबाच्या वाडीला
गेलतवे
हा.
काय बघितलं तिकडं नाही गेलो तिकड कधी हो.
ांगली साईड आहे सांगलीच्या फुड ह मग तिकडे गेलतो सकाळी गेल तो
हा
मग प्रसाद तेन असतोय तिथं आज काय प्रसाद म्हणजे आम्ही काही घेतला नाही उपवास ह बघायला त्यां चांगला आहे तिकड नरसोबाच्या वाडीला त मंदिर आहे.
ह ह ह ह कधी आला मग जाऊन
मघाशी आलोय बघा.
मग प्रसाद वगैरे असेल कि तीकडं?
प्रसाद असतोय तिथं चांगला असतोय प्रसाद तेन स्वामी समर्थांचा मठ मठ आहे मोठा.
होय तिथे पण आसल की परसाद.
परत जयसिंगपूर मध्ये लागतंय तिथं गणपतीच मंदिर पण हाय. ते पण छान आहे गणपतीचं मंदिर आहे एकदम मोठ्यच्या मोठं आहे. आणि ते हे नसतेय का?
काय?
त्या गार गाराच्या फरश्या नसतात का?
हां स संगमरवरी.
संगमरवरी तेच्या तेच्यापासन बनलेलं आहे बघा तिथं सगळं.
होय?
होय छान आहे बघायला गणपतीच मंदिर. हां पांढर शुभ्र आहे. पोरांना तेन बघायला चांगल आहे तिथं थ बगीचा हाय हत्ती हाय मोठाच्या मोठा.
होय हां हां हां किती वेळ लागत. तंय तर जायला?
तरी जायला पाहिजे की बस न गेलं तर एक तास दीड तास जातंय मग गाडीवरन गेल तर जातंय एक तासाभरात बस बदलत तेन जायच म्हणल्यावर. वेळ होणार की इथन सांगलीत जायचं सांगलीतून परत अ वाडीची बस.
हां सांगलीत न परत वाडीची बस डायरेक्ट सांगलीत तून आहे काय?
न बदलायला लागत्या बस.
हां हां हां हां मग सांगलीतून डायरेक्ट नरसोबाची वाडी.
वाडी ते गाडीवरन गेलेलं बरं. पडतंय आपल्याला मग काय तर बघत.
जाता येतेय होय बसमधन जरा हे होतंय. तुम्ही गाडीवरन गेलता का बसन?
गाडीवरन गेलतो आम्ही.
हो कोण कोण तुम्ही गेलता कोण कोण गेलता?
मी आणि मिस्टर गेलतो.
दोघच गेलता होय हां हां. अ म काय? काय नाही. बघा असंच म्हणलं फोन कराव तुम्हाला.
हम्म परवा काही सण केला का हेचा वट पौर्णिमेचा?
केला की सण. पाऊस कसला आला जोरात आवरलं सगळं गेलो वडाची पूजा करायला.
हम्म कशी पद्धत आहे तुमच्या इकडं?
आमच्या इकडं काही स पौर्णिमा असते सकाळी मग भटजीसनी विचारून. किती वाजेपर्यंत पूजा करायची.
हम्म.
ती विचारून यायचं मग पूजा करायची ह्या वेळेस काय बाराच्या आतच करायची होती पूजा.
हम्म.
म सकाळी ल उवकर उठलेलो मी.
पाच वाजता उठून डाळ घालून पोळ्या वगैरे केल्या सगळं आवरलं घरातलं. पाणी सुटलं मध्येच. पाणी भरलं. प्यायचं इकडं आमच्या इकडे आमच्या गावाला चार चार पाच पाच दिवस पाणी येत.
पाणी येत नाही पाणी मध्ये सुटले किले टाइम जाते त्यातच
पाणी भरलं.
पाणी भरून झाल्यानंतर मग आवरलं साडी नेसली मग ते आवरलं सगळं.
ह
मग तिथून पुढं मग गेलो
हा हा.
तिकडे गेल्यानंतर मग तिथं काय बायकांचा एक गोंधळ असतोय.
हो.
हम् आवरून तिथन यायला साडेबारा एक वाजलं मला. तिथं एक मंदिर आहे हे ज बिरोबाच आमच्या तिथं.
ह.
तिथं वडाची पूजा करून बिरोबाच्या मंदिरात गेलो मग तिथं तिथं जरा थांबलो एक. पाच दहा मिनटं.
हम्म.
तिथन पूजा ही करून मुलगी संघ आलती. पोरींचा आणि फोटो काढा हे करा ते करा काही साधा गोंधळ असतोय का.
होय.
तिथन आवरलं आवरल्यावर आलो इथ घरात घरात येऊन मग सगळा पसारा पडला होता.
ह
भांडी घासायची. ज कपडे धुवायची पाणी आल तर त्या अकरा वाजता त्यामु पाणी परत बसलेल. मग कपडे वगैरे काय धुतले नव्हती. मयेऊन कपडे धुतली. भांडी घासली फरशात पुसल्या सग. सगळं घरात तर काही एक काम असतय व्हय.
होय.
सगळं आवरलं आवरल्यानंतर मग. दोन वाजला उरायलाच वाजलं अडीच. मग जरा निवात तर बसल टी व्ही बघत. पिक्चर लागला होता एक करन अर्जुन. तेव्हा पिक्चर बघत बसतो जरा पहिला जुन पिक्चर जरा चांगला असते ना.
होय चांगले असतात.
ती बघत बसलो आणि जरा पिक्चर बघून झाल्यानंतर जरा मग म्हणलं पडावं जरा जरा झोपलो. परत एक तासभर पडलो काय झोप लागते व्हय
हम नाही.
जरा प आळस आलता म्हणून निवांत. पडलो जरा, नंतर चार साडेचार ला उठवल चहा केला.
हम्म.
चहा, मिस्टरांना फोन केला मिस्टर तर गावातच कामालात नाही.
हा हा.
चहा केला. त्यांना बोलवलं मुलं पण आली तोपर्यंत कॉलेज नाही मुलगी आली शाळेनं.
हा.
मग ते आम्ही सगळी जण मिळून च्या पिला. त्यात वाजलं पाच साडेपाच. मग नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी. आमटी काय करायचं चपाती करायची का भाकरी करायची.
हम्म हम्
मग भाजी आणून दिली त ती भाजी निट करत बसतो मेथीची.
हम हा.
म्हण ती भाजी किर्तीला गेला अर्धा तास सगळ्या भाजीत गवत, पुडारी सगळ. बाजारात ना काही एक व्यवस्थित येत व्हय ते सगळं काढू सगळ भारी पंधरा रुपयाची भाजी झाली दोन घासाची.. आता काय करायचं म्हणलं महाग झालंत. पावसात माळू महाग होतय नाय.
होय महाग होतय.
आवरून सगळं मग ते किती पण लवकर स्वयंपाक घाला वाजलं साडे आठ च
हम्
सगळ नीट करून करायचं म्हटल्यावर आता
होय की.
आ झाला दिवस गेला तुम्ही काय तुमच्या दुघा बाजार असतो की नाही गावाला
आमच्यात असतय की बाजार बाजार क नसतय जातय बाजार. जरात
ह हा म स्वस्त असते क महाग असते बाजा
नाही आहेच क महागाई काय सगळीकडे हायेच पावसानं काय सगळ महाग माझ्या तर काय बोलायला नको.
भाज्या सगळ्यात जास्त मगल्या ते बघा. बाकी जरा कमी आहे पण भाज्या भरपूर महाग
होय
ह आणि काय मग, तुमचं काय?
काय चालूय बघा स्वयंपाक करायच आता, जेवण करायचंय.
अ आता पाऊसळ्यात काय जरा चटपटीत खाऊ वाटतंय. पापड तारायचं. लोणचं खायचं.
पापड लोणच.
लक्षण हरचे
पापड केलेत की
कस आहे तिकडे केलं.
इिकडं हा पण आम्ही घरातच केले शाबूच पापड ते ना.
कसं केलं.
शाबू आपलं अ हे करायचं भिजत घालायचे आदल्या दिवशी परत मग ते मा आपण घेऊन पाणी ठेवायचं आणि त्यात शाबू घालून शिजवायचं मग आपल्याला बटाटो पाहिजे असले तर बटाटो खिचून घालायचे. ते.
हा.
कोणकण उपवासाला जिरं खात नाहीत कोणकण खात्यात घालू वाटलं तर जिर घालायचे. नाही तर नाही मग आणि मस् असं जरा आळूनून येईपर्यंत गॅसवर हलवत राहायचं. आणि मग कागदावर घालायचं सांडग आणि परत पाच वाजता पाण्याचा शिपका देऊन काढला तर लगेच निघतात ते शाबूज सांडग.
हा हा मग ते वरलं झाल्यावर असं.
नाही होत काय नाही तुटत म्हणजे पोळतय. सरळ असताना पाणी मारायचं नाही उलट्या कागद करून पाणी मारायचं.
काय नाही मग मऊ पडत असेल ना तरंदगी पटापट्टा निघत असेल आहे ना.
ते छान होतय असं हाय असं गोल असं निघत शाबूच
हा हा हा.
परत तिखट सडग पण केल तिखट तिकट सांडग क सांगत आपल्या सगळ्या डाळी घालायच्या हरभऱ्याची डाळ मुगाची डाळ उडदाची थोडी
माप असतंय का असं म्हणजे आपल्या आपल्या मापान मनान घालायच्या.
आप वाटी करायची आणि त्याच्यानुसारथोड थोडं घालायचं सगळं किती करणार आहे आपण त्याच्यान
ह ह आणि चटणी चटणी घालायची का ते
ना ववा जिरं तेन ते घाल. दळाल देतानाच घालायचं आणि परत मग पीठ मळताना मग त्याच्यात थोडीशी चटणी मसाल्या चापली आणि भगवती थोडी कलर यायला. मीठ तेन घालून कोण कोण लसूण पण घालतय चेचून मळताना छान लागतय खरं ते
हा हा.
हम्म आता काय? तसलं सांडगं तेन खाऊ वाटते ना जरा पाऊस पडा लागल्यावर